तुम्हीच
हॅलो हम्म
बोल झाली झोप?
कुठली होती या झोप उठवलीस तू.
होय कशाला झोपायचंय?
मा घेतलच गळ्यातल का नाही?
नाही बाई बघायला गेलतो फक्त.
हम्म काय महिना झाला तिला बघून बघून हेच आहे. तिकडा नाय रिकाम होता.
बघायचं
हम्म बघयच आणि काय?
आत्ता सांगितलंय होय अजून खोकला आहेच काय?
झोपले की जास्त होतय हम्म्म.
तू तिकडून कॉल करशील म्हणून मी वाट बघत बसलोय. आणि चहा पाणी?
हम्म नाही अजून जेवले कि ते आता तीन वाजता.
का एवढ्या वेळान कधी गेलीस?
अ कधी हे नि हालत दोन अडीच वाजले होते. यायला अस आणि गेलो इथन तिथनं फोन केले तर गाडी नाही ना त्यांच्याकडे मग ह्यांनी घरात तुन बाबांची गाडी घेऊन मग न्यायाला आलो तोपर्यंत रिक्षा भेटलेली चाललो आ आणि म्हटलं थांब मी आलो आता दत्तनगरमध्ये आणि तिथनं रिक्षातनं उतरले.
हं हं रिक्षाला गेले असते ना तेवढेच दहावीस रुपये.
ह बघ की
हम्म बर बारक झोपलय.
बारकं झोपलय म्हणूनच झोपलेलो आहे.
होय हू मग गावाकडे कोण कोण जाणार आहे उद्या?
आई आई ताई जाणार आहेत.
जाणार आहेत काय? हम्म शोर्य आला काय शाळेतनं?
नाही आता येते सहाला येते
एवढा वेळ कस काय गं?
सव्वापाचला शाळा सुटते गं. येईपर्यंत सहा वाजत्यात हम्. आकराला
आकरा ते सव्वापाच
व्हय व्हय जास्त वेळच आहे शाळा. ते एक्स्ट्रा हो एक्स्ट्रा क्लासेस असल्यामुळ जास्त वेळ घेतात आता.
आये मग एक्स्ट्रा क्लाससचे एक्स्ट्रा पैसे पण असणार?
नाही नाही पैसे नाही शाळेच्या टाइम मध्येच हाय. चार ते साडेपा सव्वापाचचं ते टायमिंगच आहे त्यांचं.
हा म फी किती आहे आता या वर्षाची?
सहा हाजार.
म्हणजे वार्षिक फी सहा हजार आहे.
हम्म वार्षिक फी सहा हजार.
आणि रिक्षा भांडे?
रिक्षा भाड हजार हजार रुपये जातय कि बाई.
म्हणजे बारा हजार, अकरा हजार एक महिना सुट्टीचा ना.
हो एक महिना हम्म बकी आसं होतय. हम्म.
मगं?
हीन बी घातल्या नव्ह प्राजक्ता प्राजक्तान डि. के. टी ला पोरगीला.
इथं घातल्या?
होय. घातलं कि मा या वर्षी पासन रिक्षावाला नाही नाही अंगणवाडीत नाही आता. झालं की आता मोठ्या गटात जा लहान गटात जात होती ती.
होय, इथून रिक्षा लावल्या मग तिज रिक्षा भाड जास्त
तिचं जास्त आहे तिज बाराशे रुपये काय किती तर हाय बाई. रिक्षाला हम्म या वर्षीतच तिचं जास्त झालं ना अ डोनेश हम् डोनेशन तिचं तीस हजार हम्म आणि फि दहा हजार असे चाळीस हजार. पहिल्याच वर्षी जास्त आसतय गं. तिथनं पुढं कमी कमी येतय आसं आहे. हम् पाच हजार होतं या वर्षीच हजार रुपये वाढवल्यात सहा हजार फी केल्या पहिलीची. नाही तर पाच हजार फी होती, हम्म असं आहे.
आणि तेजी पोरगी बसत्या काय गं एवढं वेळ तिथं?
एवढा वेळ कुठ त्यांची शाळा त्यांची सकाळी आठ ते हॅलो! सकाळी आठ ते तिजी दीड वाजेस पर्यंत आसत्या वाटतं.
व्हय.
म्हणजे नऊ ते दीड आठ ला इथनं घरातंन बाहेर पड त्यात पोरं सव्वाआठला हम् हा. हा लहान मुलांना कमी दीडला म्हणजे येतात घरा
मग तिथं दफ्तर वह्या पुस्तकं तिथ मिळत्यात.
हां व प वह्या पण नेयाच्या पुस्तक मिळतात की
ह त्याला पण वेगळे चार्जेस
नाही नाही त्याचं काही नाही त्यातच सगळं हा त्यातच सगळं सगळं. जातच आहे आयडेंटिटी तेन सगळंच त्यांचं तेच देत्यात तेंचच ती हम्म हम फक्त व्हायांचं. तुम्हाला या शाळेतून दोन वह्या लागतात तेवढेच घ्यायचा. तूप लहान मुलासनी किती? हेज कसाय हेला लय लागतंय. आता घरच्या अभ्यासाच्या वेगळा पाड्याची वही वेगळी. सगळे डबल डबल आहे.
हम्म आमचा तर बारक्याच काही सांगायलाच नको. वया काही ते पण लागू दे पण आमचा अभ्यासलाही असल्यासारखा नुसतच खरडतंय अभ्यास. लिहितयच लय मागच्या वर्षी तर एवढ्या वया झाल्या की नाय. ते पाच वेळा मॅडमनी लस सांगितलंय म्हणाच मग ते पाच वेळा पाच पानावर लिहायचंच मग ते वया किती पाणी असतात. लगेच संपायच्या एक महिना गेला की आणा वही सपली माझी, मग ते कुठे चौकडी वही आणली नाही तर दुरे दुरेगी होत नाही तोपर्यंत एक रे नाही तर चार रेगी चालूच असायच आणि या वर्षी तर काय? अजून तर अभ्यास काय लाईनला नाही लागला अभ्यासाच्या अजून रोज चालूच असतंय, रोज जाताना शाळेत नाटकी करतोय. आज कंटाळा आलाय. आणि आज पोटात दुखायले नाहीतर मग आज थंडीच वाजायला. बाहेर गेल्यावर थंडीच वाजत्या.
आमचं तर तसं करालता काल. का नाही म्हणत नाही कशाला सोडच जातोय खरं. घरात येऊन अभ्यास करा नक खेळायला.
मग आमच पण तसंच करायला आणि मोठ्याला कसं तो म्हणतोय तिथं. मला स्टडीज टाईम ह स्टडी टाईम आहे, त्या ह्याजात गं ऑलिंपियड मध्ये स्टडी टाईम असल्यामुळे तिथं त्याचा अभ्यास होऊन जातोय, मग तो घरी आल्यावर थोडं फार काहीतर असतंय तेवढंच. आम्हाला दिसयला काय वाटतय याचा जास्त होत त्याचा कमीत ते आणि ह्यात त्याला ऑलिम्पियाड ला घालून पण ह्याच. कमी कस काय असं वाटते ना आम्हाला हम्म मग त्याला ओरडा खातोय तो तो म्हणतोय आम्हाला तिथे एक तास टाइमिंग असते की नाही तिथ आमचा अभ्यास होऊन जातोय पाठांतर प कराय सांगतात म्हणतोय.
ह.
हम्म आणि अजून नवीन आहे त्यामुळे लगेच पण आपल्याला काय बोलता येत.
आ बोलताय. हो आमच्याच तर आता लागलंय काय करतोय बघुया.
हम्म आणि काय आहे. प्रायवहेटच हे शिक्षण म्हणल्यावरलं लई ते भरा हे करा. ते करा बघेपर्यंत महिना भरतोय.
होय. ते बाहेरचं काही लावलं नाही सोडा अभ्याकच वगैरे सगळे क्लासेस होते त्याला हॉबीचे म काय लावले नाही आणि कुठे तासभर कुठं बसणार आणि सोडायचं कोण? हे आणायचं कोण जाऊ दे ते हम्म. हम्म त्यांनाच काही हे केलं नादाला लावलो नाही त्याच्या शाळेत दहावी क्लासेस पण लई असतात शनिवारचं गुरुवारचं.
हा हा हा.
हम्म ते स्केटिंग वगैरे सगळे शिकवत्यात.
ते अदर ऍक्टिव्हटी मध्ये येतेच
हम्म.
हम्म जरा पाहिजे काय तर ते काय आपण कधी पण सुट्टीच्या दिवसात वगैरे एक महिन्यासाठी लावलं तर चालतंय हम्. हे सगळंच एकदम म्हणल्यावर वेळ मिळत नाही मला ना मग.
नाही जाऊ दे, आहे ते पहिला अभ्यास करूदे व्यवस्थित. एकदा तिकडच्या नादाला लागला की तेच कर म्हणलं. शिकतो त्याला आधी ते साहेब वर खेळाकडे लई त्याची घही आहे. ओढ हाय.
ओढ आहे आमचं पण स्पोर्ट्स. पण करतो म्हणतोय मोठ नंतर हे चित्रपन पण चांगली चांगली काढतोय आग मग त्याला सारखं त्याला सर म्हण त्यात चित्र काढत जा मला देत जा म्हणतात ना काढून काढून
हां हां.
मग मी काय म्हणतोय ते चित्रांच्या नादला लागल्या की नाही मग अभ्यास राहतोय का तसाच.
तसंच होते म्हणताना त्याला काय पेकिंग अभ्यासच तेव्हडा हे करायला
हम्म.
म्हणतान नाही म्हणलाच क करायला लावत. अधी अभ्यास मग बघूया.
हम्. नाही एकदा तिकडं डोकं लागलं की तिकडंच मी असंय.
छंद जपत बसल्यावर मग अभ्यास राहतोय मागं, याला स्पोर्ट्स पण आवडतय आणि चित्र पण आवडते मग हे दोन्ही के करत बसला की त्या अभ्यासावर कस लक्ष राहणार.
नाही नाही होय की.
हम् आणि सांगितलं तिथं काय माहिती काय एक महिनाभर गेल्यावर त्यांना रेग्युलरचे हे चालू करणार आहे म्हणून काय ते अ. टेस्ट वगैरे. आठवड्याला टेस्ट घेनार नंतर बाकी काय कर. ते घेतात आणखी काय म्हणले त्यांना कसं शिक्षण. त्यांना बरोबर जरा एनजाॅयमेंट पण होईल असं हे करणा म्हणुन सांगितलंय बघु आता. या वर्षात समजतेस की त्याला किती त्यात सुधारणा झाल्या किती समजते काय नाही. तिथून पुढच्या वर्षी डिसिजन.
हां.
नाही तर घाल म्हणते म्हणून घालायचं आणि हा जर नाही शिकला तर मग काय फायदा मग त्या आमच बारका म्हणते तुला लई हाऊस पैसे घालवायचे. ते उगचच घातल्यास त्याला म्हणतंय. ह म्हंटल त्याला काय कळ तर म्हण ते कशाला घालायचं उगचं ऑलिम्पियाडला अजून याला नाहीच आहे ना नाही तर म्हटलं मला पण घालाय पाहिजे.
हा.
ह्यो आता दुसरीला आहे नाहीतर म्हणलं असतं मला पण घालायला पाहिजे आणि मला उगचच म्हणते परवा उटून तुला पैसे घालवायचे हाऊस होती म्हणून घातलेस म्हण.
ह ह. मग काय?
किती मिनटं झाली?
काय माहित? हा ठेव ठेव.
हा